हॅलो.
हा, मी म्हटलं हो येतो, येतो. मी म्हटलं उचलता येतो का नाही कारण फोन इतका तापलाय माझा.
बोला.
ह, बोला ना मुलगी उठली का तुमची?
हां, हां, हां मग काही प्रॉब्लेम नाही ना?
हम्म.
बायांमध्ये आता, सोशल मीडिया मुळे किती बदल झालाय.
ऐका ना ताई, हवा चालू आहे का तुमच्या इकडे कारण हवेचा आवाज येतोय.
आवाज कट होतो, राहून -राहून असा.
हॅलो.
हा, येतोय आता आवाज.
हा, ऐका ना, आपण बोलू की अ मोबाईल मुळे किंवा सोशल मीडिया मुळे बायकांमध्ये किंवा माणसाच्या राहणीमानामुळे कसा फरक झालाय. हे ना.
हां.
हो, चालेल.
पुर्वी बघा काय सोशल मीडिया नव्हती किंवा म मोबाईल नव्हते. मोबाईलच प्रमाण कमी होतय ना. ते एकदम साधारण लोकांचं राहणी मान खूप साध वगैरे एकदम नाही का. असं कोणत्या गोष्टीचा मेकअप नाही किंवा काही नाही. माझ सोशल मीडियामुळे एक एखादी बाईने काहीतरी हे केलेलं आता रीलल्स बघतो आपण बघा. की एक बाईने टाकला तीचा मेकअप बघितलं लगेच दुसरी तशीच करणार. म्हणजे आता ते ट्रेंडचं होऊन गेलेय नाही का.
ट्रेंडच झाले आता तुम्हाला ते सांगते ना आता कालचं जे लग्न होतं ना त्या नवरीने तुम्हाला सांगते. कालच लग्नाचाच तीन चार वेळेस मेकअप केला. लग्नाचाच बर का.
कंप्लीट तीन, चार वेळेस मेकअप झाला तिचा. आणि हल्दीच्या दिवशीचा तीन वेळ झाला.
अरे बापर!
हो. म्हणजे बघा आणि पार्लरवलांचा म्हणजे मग धंदा हे ना तो किती घेता पैसे.
हम्. हो स्वतःसाठी नाही पण मग सोशल मीडियासाठी लोक तयार तयारी वगैरे करतात नाही का.
हो.
प्री वेडिंग सूट ते.
ते काय होत बर आपल्या टाइमला. आपल्या टाइमला काहीच नव्हतं ना.
साधं फोटो काढून, अ फोटो पण काढत नव्हते. किंवा क्वचितच लोक काढायचे ज्यांनी ज्यां ऐपत होती ते लोक. हम्म फोटोज वगैरे किं
नवरीकडचा, नवरदेवकडचा एकच फोटोग्राफर राहायच.
हम्म, आता तर प्री वेडिंग सूट म्हणजे ते जमल्यापासून ते मूलबाळ होईपर्यंत अस फोटशूट करता.
हो फोटोशूट चालू असत.
जन्म झाला नंतर त्याचा बड्डे हे ते त्या गोष्टी म्हणजे बापरे बाप. सगळं ते कॅमेरामध्ये कैद करताय लोक आता.
हा आणि आताचच बघ ना हे धोंड्याचं.
धोंड्याचं हा.
आता ज्यांच्याकडे ऐपते हे त्यांनी केला मोठा-मोठा आमच्या इकडे ते एक जणांनी डायरेक्ट लॉन्स वरच ठेवला होता धोंडा.
हम्, ताई तुमच्या पण एकदम कमी आवाज येतोय आओ.
हो आहो रेंज प्रॉब्लेम आहे रेंज, हम् ह येतो का आता ह.
धोंड्याचं म्हणजे ते पण आता सोशल मीडियावर म ते एकमेकांचं बघूनच राह. आता ज्या लोकांना कधी त्या धोंड्याचा ध माहिती नव्हता. ते लोक सुद्धा पूजा करून मोबाईल वर ते काही काय व्हिडिओज वगैरे टाकून-टाकून हे व्हायला लागलेय ना.
ते आहे ना.
आमचं चांगलं का तुमचं चांगलं?
हम्म, एकाने केलं का ते एकापेक्षा भारी करायचं. अस, मग ते कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन हां बरं. केलं तर केला असं गपचुप पण करत नाही ना लगेच स्टेटस ठेवता.
तेच म्हणती मी की सोशल मीडियामुळे एकमेकांना एकमेकांचं मन कसं दुखवायचं किंवा हच्यापेक्षा भारी आपण कस काय करू शकता हे कॉम्पिटिशन चाललंय त्याच्यावरती.
हा. करा ना तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतो पण मग तुम्ही दाखवता कशाला सगळ्या जगाला का आम्ही अस केल मी तस केलं.
आता आमच्याच गल्लीतली गोष्ट सांगते मी आता समजा एकमेकांची बोलत नसत्या बायका त्या एकमेकीच स्टेटस ठेवून लगेच नाही का की बाबा आम्ही हे केला ते केला एकमेकांना दाखवणार लगेच.
हो तेच तर. आणि अस
मग बोलत नसल्या पण स्टेटस बघून दे एकमेकांना झालं टॉंट मारन झालं किंवा काहीतरी अं आपल्याबद्दल काहीतरी चुकीच बोललंय हे आपल्याला त्या स्टेटसवरून कळत.
त ना हा ना कळत ना लगेच.
घरात सुद्धा सर साधारण नवरा बायको जरी भांडत असलं तरी त्या स्टेटस वरून एकमेकांना टोमणे मारत असता.
हो. ते आहे बर का.
कि म्हणजे आता बोलण बोलण्यापेक्षा त्या मोबाईल वर किंवा ते स्टेटस वर जास्त लोकांच हे झालेलं हे हम्.
ठेवतो एकासाठी आणि राग दुसऱ्यालाच येऊन जात असं होऊन जात.
ते एक म्हणजे किती एवढा ट्रेंड होऊन गेला त्या गोष्टींचा कि बस बायांच तर माणसापेक्षा बायाच जास्त झालेले आहे बायकाच. ज्यांनी अशा साड्या घेतल्या का मग आपण पण तश्या साड्या घेऊ पुढच्या वेळेस.
हो त्यांच्यापेक्षा भारीक घेऊ लागलंस तर. हा ना मग त्याच्यापेक्षा भारी घेऊ असं. सोशल मीडियावर खूपच झालय.
तर ते चांगलं पण आहे.
हम्म.
चांगलं पण एक प्रकारे आणि ते कसं ते कुठे तरी हे पण होऊन जातं.
हा. हं.
हॅलो.
हा बोलाना.
हॅलो. येतोय आवाज?
हा येतो येतो आता येतो मधी मधी ना कट झाला होता तुमचा आवाज आता येतोय क्लिअर.
हा असं काही केवस ऍपच पण प्रॉब्लेम आहे ना म्हणजे त्याचा डायरेक्ट आवाज बंध होतो मग तिथ कॉल कट होईल आपोआप.
हो ना ते आपोआप कट होऊन जात.
मग तुमचं शून्य हे दाखवत डायरेक्ट.
हा र माझा मागाशी तेच झालं ना कॉल लावला जिल कॉल लावला ना तिलाच आधी शून्य दाखवला आणि नंतर कॉल लागला गेला. मग दहा मिनिट बोललो आम्ही असं होऊन जातय.
हम्म. तुम्ही किती किती प्रमाणात करतात सोशल मीडियाच वापर?
हा मी काय नाही आपला फायद्या पुरतंच बघायचं सोडून द्यायचं. ह आपल्याला जेवढा फायदा करतोय तेवढा, टाकलेय ना. कालच्या लग्नाचे टाकले म्हणजे आमच्या जावा- जावांनी आम्ही जे फोटो काढले ना, लॉनच्या बाहेर तेच टाकले, तेवढेच टाकले फक्त.
हा मग तेच एक स्वतःच्या मनाला खुशी पण भेटते, ती पण मग कसं लोकांना वा दाखवण्यापुरतं पण नाही करत आहे नाही का.
नाही नाही आ मी म्हणजे आमच्या -आमच्या जावांसाठीच टाकले म्हणजे त्यांनी पण ठेवले, अन् मी पण म्हणजे आम्ही चा पाच-सहा जावा आहे ना त्यांनी काय झालं लॉ सवर सोबतच गेलो ना, तर मग त्याच्यात एक जणी काय म्हणती ओ आपण आधी फोटो काढून घेऊ नंतर आपला मेकअप सगळं खराब होऊन जाईल.
म्हणजे त्याचा एक कसा फायदा आपण राहतो की आठवणी आपल्या त्या मोबाईलमध्ये जपून ठेवतो आपण.
तेच ना
आठवण राहतात त्या कारण ते क्षण आणि परत -परत आपण काही मेकअप करत नाही.
नाही ना
बाईचं आयुष्य पूर्ण कामामध्येच जातं खरं. त्याच्यामुळे कुठेही चांगला ह
नाही ना मेकअप पण काय आम्ही घरच्या घरीच केलेला होता ना, आम्ही काही पारलरवालीक नव्हतो गेलो. ज्यानी-त्यानी, जेच्या-तेच्या घरातच केला होता. पण मग काढला.
म्हणजेच आपल्या आयुष्य अर्ध त्याच्यातच चेंज झालेलं असतं नाही का?
हुं.... आणि घरात असल्यावर काय वो आपण जस असलं तसच असतो ना, राहतो ना. घरात असं काहीच आवरत नाही, काही नाही म असं लग्नाला गेलो का सगळ्या सोबत असतो ना,
आता कसं बायका थोडं बोलायला लागलंय किंवा थोडं हिंमत करून हे करायला लागलं नाही का त्याच्यामुळे त बायका आता पुढे आल्यानंतर पूर्वी सारखे पूर्वीची बायका घरातून लवकर बाहेर निघायची परमिशन नव्हती.
नाही, नाही निघतच नव्हते. आता तरी सगळं म्हणजे जॉब हं आणि आ आत्ता पण जुन्या बायांचां कुठं राहतोच ना डोक्यावर.
हो हो मग गावाकडे गेलं की तेच. गावा म्ह लोक ते बायकांच डोकचे पदर पडत नाही खाली लवकर.
हम्म आता कसं बायका जॉब पण करता सगळंच
हूं.. हू
आत्ताची पिढी म्हणजे जास्तच हुशार आहे असं.
कुठे
हम् शहरामध्ये, शहरामध्ये, शहरामध्ये. ते जास्तच हे बुवा असं जॉब करणारे. हूं... शहरात आहे नाही म्हणजे खेड्यात पण करता जॉब काय काही जणी,
हो मग शहरात ना?
हूं...
गावाकडे आता कस शिक शिक्षण महत्वाचंये. म्हणजे गावाकडची मुलगी जरी सिटीमध्ये आली पण ती शिकलेली असते तर ती त जॉब करू शकते ना.
हो-हो आणि कसं हो मुली जास्त शिकलेल्याच हे ना नाही तरी.
आता ते महत्त्वाचंच हे ना, महत्वाचं पार्ट झालाय तो आता पोरींना ना शिकवायचं.
हा. आणि शिकल्या पाहिजे खरंच हं. शिकल्या पाहिजे मुली खरं, पण मग ज्या- ज्याच्या, त्याच्या पायावर उभं असलं बर राहत.
होय.
हम्म. काय म्हणता हेत?
बाकी काय म्हणता, तिकडच वातावरण वगैरे कसं आहे?
वातावरण तेच हो गरम खूप होत. एकदाच झालाय पाऊस आमच्याकडे, तसं पाऊसच नाही झालाय. हम्म गरम, कुठेच नाही हेत त्या. कुठेच नाही, कुठेच नाही. गरमच खुप होतंय. हं.
स्टार्टिंगला एक जून पासूनच पाऊच व्हायचा. म्हणजे शाळा सुरु व्हायची एक जूनला तेव्हाच पाऊस चालू हुन जायचा. आता पूर्ण जून महिना चालला गेला तरी
तरी पाऊस नाही हे ना. मागच्या वर्षी अं सहा-सहा मे पासूनच पूर पाऊस सुरू झाला होता.
हा मग तेच म्हणते ना मी, एक जून मध्ये एक जून लागला-लागला तर सात जूनच्याआत पाऊस व्हायचाच.
हो.
आता इथं पूर्ण जून महिना चालला गेला, तरी पावसाचं प्रमाण कमी झालं.
खूपच ऊन हो आमच्याकडे पण.
याचा दुष्परिणाम म्हणजे खूप वेगळं हे होत ना पण मग.
लोकांच्या आरोग्यावर म्हणा किंवा सगळ्या गोष्टींवरती परिणाम
हो मग. उष्णताच खूप हे.
हा का? पण सगळ्या कृत्रिम रीत्या होत चालल्या काही गोष्टी नाही का.
हा.
पहिले नैसर्गिक व्हायचं आता सगळं तयार करून- करून पाऊस सुद्धा कृत्रिम रीत्या पाडला जातो माहितीय.
हो-हो तेच रायचे.
काय नाही आपलं काम चाललंय ताई.
झाली का? बर.
हो-हो, चालेल.